हॅलो हो. हो आला आला माझं काय झालं ना ती आधी मी पाच मिनिटांआधी एक कॉल केला ना तर माझं तर कॉल झिरो मध्ये म्हणजे आवाजच नाही आला समोरच्या पणचा पण नाही आणि माझा पण आवाज नाही गेला.
हो माझा पण एक तसाच झाला मगाशी त्या ताई बोलत होत्या आणि त्यांचा म्हणजे त्यांचाच कट झाला असं बोलत बोलत काय म्हणजे प्रॉब्लेम आला त्यांना काय माहिती?
काय माहिती काय झालं पण असं नाही व्हायला पाहिजे तिकडनं झालं ना माझे आज दोन कॉल असेच गेले. एकेकाचा म्हणे नऊ कॉल गेले असे काहीतरी होतं काय माहिती काय होतं.
असे प्रॉब्लेम आल्यावर होत पण नाहीत ना लवकर.
नाही होत तेच तर. किती झाले तुमचे?
माझे एकवीस झालेत. हा हा हो ते अह तीस पर्यंत पण होत नाही ना आपले एकशे ऐंशी मिनिट कंम्प्लीट झाले तर लगेच मग ते ऍक्सेप्ट करत नाही ना हा.
अच्छा असं.
हो म्हणजे कोणाकोणाचे सत्तावीस सव्वीस अशे अशे पण होतात. एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट झाले की हा. म्हणजे ज्यांचे कमी कमी वगैरे झालेत हा. म्हणजे कुणाकुणाचे होतात कंप्लीट
हम्म हम्म हम्म.
आणि कोणाकोण म्हणजे जास्त कोणाचे झाले असतील सात सातपर्यंत मिनिट वगैरे तर मग त्यांचे बहुतेक तीस कंप्लीट होत नाहीत. आणि ज्यांचे चार, पाच, चार. पाचे झाले ना मिनिट तर त्यांचे तीस कंप्लीट होतात. बहुतेक असं
अच्छा मग तुम्ही पेमेंट ला लावल का?
हा तुमचं नाही आलं का? पेमेंट अजून.
नाही माझ्या दहाच कॉल झाले ना.
हा हा. ते कसं थोडं लोड आहे ना सगळं त्यांच्याकड ते ट्रान्स्क्रिप्शनचे वगैरे.
म्हणजे मी पेमेंटला अजून बँक वगैरे लावली नाही अजून.
हा हा माझ लागलंय ते. म्हणजे ऑप्शन, ऑप्शन आलं माझं. म्ह ते त्यांनी लवकर जर चेक केले ना आपले थोडे जरी झाले तरी येत आपल्याला. ते ऑप्शन पण आता सध्या लोड आहे ना भरपूर झालेत आता महिला. हा येईल ताई तुम्हाला. आपले म्हणजे एक रुपये आपण ठेवून घेत नाहीत आपला. सगळे देतात हो फक्त कस थोडं महाग पुढं होत. पण काही बायकांना अस म्हणजे थोड पेशन्स नस त्या लागे हा, हा, हा. नाही पहिलं तर कसं व्हायचं. आपला टास्क झालं आता एक फोन झाला तर मग ते मिनिट लगेच यायचे आणि लगेच तिथं- पुढं म्हणजे आपले पैसे पण काउंट होऊन दाखवायचे. थोडा आताय हा. आता सध्या तरी नाही दाखवत आहे माझे थोडेसे दाखवलेले आहे. पण आता सध्या तरी नाही दाखवत पण आपला कुठला कॉल रिजेक्ट-
जेव्हापासून जॉईन केलं तेव्हापासून नाही दाखवत.
ह रिजेक्ट वगैरे झालेलं आपलं किती? मिनिट झाले ते दाखवतात. म्हणजे आप आपल्याला अंदाज येतो ना क हे बरोबर
ते त्याच्यामध्ये हे शो होत का? तुमचा. कॉल प्राप्त झाला आहे ऑडिओ प्राप्त झालाय अस दाखवू शकत फक्त.
अ कधी दाखवतय ते माझं पण झालंय एक दोन असं झिरो सेकंड. समोरच्या जर ताई नाही ना आपण जेव्हा कॉल के आणि त्या समोरच्या जर का कार्या एप व नसतील ना तर आपलं मग- काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि झिरो सेकंद दाखवतो.
उचलला पण उचलल्यानंतर त्यांना आवाज नाही गेला पण मलाही नि आला.
हो का?
अस झालं.
तसं जेवढे सेकंद तुमचा फोन चालू राहील ना तर तेवढं सेकंद तिथं दाखवतो. ते असं आणि जर आपला लागलाच नाही. काही इरर वगैरे आल किवा त्यासमोर एप आपल्याला म्हणतात करा फोन आणि दुसरीकडेच काहीतरी करत बसलेल्या असतात मग तसा पण आपला झिरो सेकंद होतो.
बहुतेक बायकांबरोबर हेच होतय म माझ्याकडनं कॉल लावून घेतला. कॉल केला त्यांचा एकच कॉल बाकी होता बोलून घेतला. आणि मला मी कॉल केला तर त्यांचे टास्क पूर्ण झाले होते म असे करतात म्हणे. अस चुकीचं आहे ना, अ तुम्हाला.
हा, एखादा ठीक आहे शेवटचा वगैरे चुकून होतो ना की, ये आता माहिती नसत. कुणाचे कमी झाले तर असं होतं.
गेला की माझा या एकच पहिलाच कॉल आहे तर मला करून द्या. हे किती चुकीचं बोलून तुम्ही करताय एकमेकांनाच आपल्याला भे ''--'' टायला आपण दुसऱ्यांच. चार तिला पाहिजे.
नाही मग उगी झिरो सेकंद होतो ना आपल्या वाया जातो ना कॉल.
वाया जात वाया गेलो त्यांना उचलला मी हे असं करून का पाहिजे. दमवायचं मग.
काय उपयोग आहे मग सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे ना ते ऍपवाले आपल्याला. त्यांच्यासोबत घेऊन. चालय तेवढ.
चाललंय ते एक काही करता एका एका मेसेजला रिप्लाय देत. तात ते सुद्धा टाइम देतात मग आपण मी करू शकत नाही या गोष्टीला.
ते आपले सॉल्व करतातना मग काही पण आपण आडी आपली अडचण विचा ''--'' रले तर सॉल्व करतात ते कधीच आस राग राग पण बिनकामाच पण वि ''--'' चारल्यावर त्यांना पण थोडा लोडच येतो ना, बऱ्याचजणी आता बिनकामाच्या. चे मेसेज करतात त्याच्यामुळं. मग त्यांना पण हे होत आणि वरचे मेसेज रीड. करत नाहीत आणि खाली डबल तेच तेच मेसेज टाकतात की हे असं करायचं मला ते, टास्क च आला नाही आताच सांगितलेलं असतं त्यांनी आता सध्या हे नाहीत. त उपलब्ध झाल्यावर तुम्हाला आम्ही इन्फॉर्म करू तर लगेच अजून, खाली लगेच मेसेज असतो मला हे टास्क आलेले नाही बाप ''--''
त्या आहे ना असं पझेसिव्ह होऊन जातात बिल ''--'' बोल की आम्हाला काय माहितीय आम्हाला भेटणारच नाही काही.
पण ते थोडे पेशन्स ठेवायला. पाहिजे ना आता त्यांना पण एवढं टीम वर्क आहे त्यांचं सगळी इकडं बघायचंय त्यांना पण हो ना.
अ पेशन्स ठेवून बोल.
हा आणि त्यांना सारखं परेशान करून काय होणार आहे ना उलट अ आ ''--'' त्यांची डोकेदुखी वाढ ''--'' ते जास्त ह, मग काय. तर.
बरोबर आहे. अजून कुठून बोलता तुम्ही नाशिक हुन.
अ नाही मी इकडे सोलापूरच्या भागाकडून बोलते. हा कधी आला होताय का इकड अक्कलकोटला वगैरे.
सोलापूर नाही नाही तिकड नाही येण झालं माझं मी ऍक्च्युली इंदोर वरून बोल ''--''
हा हा हो हो हो, तुम्ही खूप लांबून बोल ''--'' काय मग नसाला आला तुम्ही इकडे बरेच लोक येतात ना गणगापूर अक्कलकोट इकडडे तुळजापूर. पुरला वगैरे येतात. मग मला पण तस वाटलं की, तुम्ही तिकड नाशिकच्या भागाच्या असाल जास्त. तर आपल्या टीममध्ये नाशिकच्या आहेत ना महिला. हा हा, मग मला तसं वाटलं की तुम्ही इथं जवळपासच्या इंदौर-
नाही नाही माहेर आहे, ना माझं तिकडचं माहेर ना नाशिकच. फलटण मध्ये नव्हतं माझं.
हो मग जॉबच्या निमित्तानं आहे का तिकडं तुम्ही?
सासर इकडचं आहे माहेर नाशिकच आहे.
हा हा हा नाशिक, तर नाशिक तर काय तीर्थक्षेत्रच आहे. हो ना
काही तीर्थक्षेत्र आणि मध्य प्रदेश पण, उज्जैन महाकाल इंदोरमध्ये.
ह हो तुम्ही मग जात असाल ना तिथं असं काय आहे म्हणजे जास्तीच पाहण्यासारखं वगैरे.
पाहण्यासारखं आपले बारा ज्योतिर्लिंगामधले दोन ज्योतिर्लिंग आपल्या इकडचे आहेत.
हां उज्जैनचा आणि
उज्जैन आणि महाकाल उज्जैनला महाका- काल आणि इकडं आपण दोन तिथच आ तुम्ही आलेले नाही इकडं इंदोरला?
नाही मी आलेली तिकडं म्हणजे उज्जैनला पण नाही आले.
ओंकारेश्वर आहे एक ओंकारेश्वर आणि एक उज्जैन हा हे दोन.
आता इकडं महाराष्ट्रातच आहेत ना जास्तीचे
कारण बहुतेक आपल्या तिकडचे लोक कारण बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करायला ला तो काम-
येतात येतात हा ताई मी नाही केलेलं अजून बारा ज्योतिर्लिंग. ज्योतिर्लिंग पूर्ण त्याच्यामुळे माझं काही येणं झालेलं नाही.
होईल हळूहळू होईल सगळं.
हो ना आता थोड्या जबाबदाऱ्या इकडच्या कमी झाल्या. म्हणजे तिकडच्या देवाकडच्या वाढतात थोड्याशा ह- हा होऊ ना आता इकडचे पण बऱ्याच जातात माझ्या मैत्रिणी, वगैरे बऱ्याच जाऊन आल्यात. पण ते आपल्याला काही अजून जाणं झालेलं नाही. आता तुम्ही जात असाल तिथं-
सिहोरला पण बहुतेक लोक येतात ना सिहोरला पण आता मध्यंतरी किती वाढलं होतं सिहोर चं
मध्येतर किती.
हा सो सिंहर पण माझ्या इंदोर वरून काय एक दीड- कसं का ता आहे खांडवा पासून जवळ भोपाळकडून जवळ एक ता- हो गेली होती ना.
हम्म खांडवा जवळ आहे का तिथं तुम्हाले?
भोपाल भोपाल हा खंडवा जवळ येतो ना, तीन - तसच आहे पण भोपाळच्या एक- तास एक तास का अर्धा तासाला लागून आपला सिंहळच.
म्हणजे तुमची जन्मभूमी पण तीर्थक्षेत्रच आणि कर्मभूमी पण- तीर्थक्षेत्र म्हणजे तुम्हाला काही हेच नाही अस- कुठ जायचं अ सहजासहजी जाऊ शकता ना तुम्ही तिथल्यात-
हो नाशिक मध्ये.
अजूनच यावं लागतं. त्या तिथं
बरोबर आहे ना लांब आहे तर नाही पॉसिबल होत आहे. पण कसं जास्त आवश्यक असलं अशा ठिकाणी लवकर जाण होतं..
हा तीर्थयात्रा वगैरे जर काढली कधी असं आला तरच मग असं येणं होईल
जर त्यांच्या बरोबर आपण गेल ती गोष्ट वेगळी असं नाही सहजासहजी जाण होतं..
इथं नाशिकला त्र्यंबकेश्वरला वगैरे भीमाशंकरला तिथंस गेलेली आहे हा वणीची देवी ते म्हणजे तिथले जवळपास थोडेसे आहेत केलेले पण तिकडं नाही तुमच्या हा हो शाळे ची सहल वगैरे किंवा असं अं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आला होता ते एकदा ते वणीची देवी वगैरे तिकडं मग ते खूप पायऱ्या आहेत ना तिथ
हो वनिला वनिला वनिला पण माझ चार पाच वर्षापूर्वी झालं होत म्हणजे लग्नआधी त खूप वेळेस जाण झालं आमचं तिकडं कारण हे ना काही असलं का व वणी लगायचं
हा छान आहे तिथं पण है ना निसर्गरम पण आहे हे आणि वरती मन प्रसन्न करणारं पण आहे वर जसं जसं वरती जाईल तस तसं म्हणजे खूप तिथं ढगामध्ये असल्यासारखं असं छान वाटत तिथं
खूप चमत्कार पण खूप आहे वणीच्या गडीच्या देवीच्या
होय आता तुम्ही तिथं जवळपास लोकल ला राहत असल्यामुळे जास्त माहिती असेल ना तुम्हाला हा आमचं कधी तरी येणं होत असं
ह् तुम्ही विदर्भ साईडचे आहे का?
अ नाही नाही विदर्भ नाही इकडं दक्षिण महाराष्ट्र वगैरे इकडं
अच्छा!
हां हां हा..
मला वाटलं जळगावच्या तिकड तिकडं पडते ते
अ नाही नाही नाही इकड बारशीस सोलापूर इकडच्या साईडला हा चालेल तर ठीक आहे हा छान वाटलं बोलून तुमच्याशी.. हो.. हो चालेल..
चालेल चालेल हो तुरंत करते हा